ऐक
हॅलो
हॅलो
हॅलो
आं बो
एप-एप ओय बगा
हॅलो, येतंय नवं आता इकचा काय कराल्या? हॅलो.
हॅलो
सुषमा मी बोलत्याल् तुला ऐकू इना तिथं?
नाही आ आता बघा?
येतय ऐकू. तुला येतय माझ ऐकू?
आता येतय.
जेवलीयस
नाही आजून, तुम्ही?
जेवलो बाई. काय केलतसा जेवण?
आं हं काय, पनीर भा भाजी वांग्याची आमटी.
हम्म हम्म
पण त्या त काय केलंत?
जायाचाय माझं.
हां-हां, तर येणाराय आमची घेऊ.
यावसा वै? अं हं, म मम्मी.
कुठे गेल्या?
वहिणी कुठं बाहेर गेलीया मम्मी
ममी श ताला गेलीया.
गेलीया व्हय.
भुईमुग काढाय, पपा कामाव हम्म
अन् सुशा
ते पण गेलंय.
गेलं व्हय हम हम म काय आणि?
काय नाय निवांत.
कॉलेज कधी चालू होणार?
सोमवारी
हूं मग चालत जाईला तुजा संग कोण हाय? मम्मी
पारले जी बर
कुणाची?
पालीची करशमा व्हती
खर हितनं कुठं जायला कोण आहे?
हितनं इकडनं येणार ओ ती.
ए विराज
हॅलो
हा
हम्म काय नवच बाई ते फोनातन केवढ त हेे व्हालय बघितलिस
ब गा की
काही मध्ये बोलतेला का ऐकू येना
घालवा तेला
जातय वय ते जाईत नाही बाई.
मग
मुुस्क म काम
ए गप की फोनात ऐकू जातंय सगळं हॅलो हं तसं नाही तिच्या संगच बोलायलं बरोबर फोन पाठवायचाय ते रेकॉर्डिंग करून, रेकॉर्डिंग व्हालंय त्यात. हॅलो नाही मम्मीकडन घे जा. मम्मी आहे बघ. कुटबग हॅलो
हा.
बोल का?
भांडी घासलीसा का? आ
नाही असंही घेता. कोण कसं घेत सांग?
कसं अ टॅमॅटू, कांदा सौदातेन लावून. तसं केलं. काय कसं कर का गं?
आम्ही तसंच करतोय. आम्ही सगळ्यात खोबरं-बिबरं जास्ती घालीत नाही बाई. रात्री पनीर केलतं एवढंबला तेल त्यात शिल्लक पडलं होत आई वर डालत्या.
केलंत ना?
गेलतो.
हं हं.
मी केलत म्हणून ते आवरायलाविती गं.
तू कांडास. ते लसूण दुसरं काय घालाय नव्हतं.
दीदी कुठे घरी गेलीया आमच्या?
आलीया तेनम
आलीया होय? तरी कुठं दिस सणा झालिया.
अडाला असेल. आली बघा.
घरात आली होय आता? दिसाली, दिसाली. कोणाच? आमची तिनं आहेत. ह तू आल्याशिवाय कशा चला हा ना अर्धा तास पाहिजे तेला. राजे
आज आलंय पाणी?
भांडी मांडली ती फळीला सगळी. हॅलो, येणार आहे. अर्धा तासानं
हा हा,
येणार आहे. किती झालं पाच मिनट झालं वाटतं, आता फोन मर्दिनचे दोन वेळा रेंज गेली. कट झाला.
हिकडा ना पैसे.
कस तर पडू दे.
हा जावा बोला. पैसे मागत
मग,
हा दिलेत ना निवांत.
हम्म हम्म हा आता करणार होतीस नव. आता करणार होतीस नव. आत्या
आत्ता कोथमीर हा कोथमिर आणल्या. टोमॅटो आहे. गऱ्याच करणार संध्याकाळ हम्म
संध्याकाळी करणार आम्ही येऊ काय मग खायला. जी सर हा हा
जेवण गेलेत होय, हा, बोले.
हा घोंगडं आणि तोंगड नको, घोंगड उचलाय पाहिजे काय, येणार नव्ह सुषमी
येणार आहे पाणी, येणार हाय.
बर बर जाऊया मग. हा हा. मला टाकवून जाचीला. मग तुम्ही करणार होतासा नव्ह? तुम्ही करणार होतासा नव्ह तुम्हीं करणार होतासा?
हॅलो